हॅलो काय पाऊस काय म्हणतो?
पाऊस का त्यो म्हणतो रोजच या आराम करा म्हणतो. गावाला जा म्हणतो त्यो गावाला.
ते काय का पाऊसाला
हा म मजेत आहे ना घरी मस्त आराम भेटतो ना. म मी आता तू फिरू राहिली मी बी फिरते ना.
अन चाला मग माझ्या बरोबर चालतंय का आपण जाऊ.
हा चाल टाकळी जाऊन येत मी दुन्याला जाऊ.
आता टाकळीला कशाला?
मंग कुठं जाती पुण्याला चालते का?
टाकळीला नेन पुण्यालानायी चालतेल मला सोबत सांगा फक्त तयार व्हा जाऊयाका हप्ताबर
हा चाल
पण हे बा मल मला गाणं म्ह मला गाणं म्हणला कोण पण तो मला
मला गाणं येईन का म्हणन ना वो हा म्हणन ना. रडू नको बाळा मी पाण्याला जाते.
हा नाही तर मग मी दिवसभर रडेन. हा अरे वा लय सुर धरायला येतो तुम्हाला हं लेकीच्या पुढं आहे म. काय करत्या काम काम हं आम्ही येऊ येऊ पाण्या पावसाचं. जाऊ आपण मस्त पैकी तिरूप तिरुपती बालजी काही महाबळेश्वर हिंडून येऊ तीकुन.
हा हा जाऊ म हिंडून येऊ दोघी जणी. पैसे घे पण पैसे मायाकडे पैसे नाही सा पैसे घे हा बाया देते का खरं.
कोणी द्यायचे बायाला एवढं काही बाय नावन देणं करा नाही नाही, नाही बायाला जर मी निस्त म्हणलं पैसे द्या तरी दिल.
हा हो गं बाया सकाळपासून पैसे मागु राहीला मला बुटणी बुटणी बनेली नाही म्हणलं माझ्याकडच पैसे नाही.
हो का मग कामाला जाते नाहीय नाहीय असं कसं म्हणतं.
ते काय असल्यावर तुला माहितीय असल्यावर ते काय ठेवतय का स्वतःच्या खिशात. तुला माहीतीय हा आता काय. मला पैसे दे बनेल घ्यायचं बुट घ्यायचे माझ्याकडंच पैसे नाही मला गावाला जायचं म्हणलं.
मला तुमच्या भावज गावाला काढलं म्हणला मला कितीपत पैसे लागलं म्हणलं.
त्याला आता फुकड वाड उरलं जाऊ मग जर्शी येऊ येंडू काय करत का?
हम्म.
शिरडी सोडून शिकव ना. कानीज त्यांनी दोन हंटा खचपा त्या काय?
हो बी बोर झालं आता.
ह.
जऊ इकडे देवाातर्माला देवधर्म पू
मग देवधरम तरी कधी पाहिलं हा शेर्डीला पहि दिंडीला चालत का?
हा चाल ना मग.
चाला ना गॅस इट्टी नाहीत चाला पंढर कडच वारी.
कुठेतरी तू जेडं म्हणले तेढं मी तर मागा हा ये लाने जाऊ जे म्हणले ते करीन मी.
हा सांग म नाव सासूबाईला म सासूबाई काही नाही बोलत मला.
सासूल माहिती मोठालसो ना चांगलंय.
मोठचन राहिली आाता खाली रट्टी घट्टी पडेली. तुम्ही काय दीड दिसात आल्यान लगे लागले
गाव शान केल ग
हा. चल आता माझ्यासोबत बालाजीला
चाल ना चालल तुम्ही म्हणलवर कोण नाही रागणार. कामं बिमं आवरून घेऊ पटापटा येऊ. हा ओ, घ नाही घरून बी का घ्यायचं टेन्शन राहणार नाही. पैसे लागत आहे का अडखे लागत आहे.
पैसे घेऊन मग पैसे कोण नाही घ्यायचं आपून.
पैशाला ए-एवढे नि लागणार ना पायी दिंडीत गेल तर सारी सोय राहती ना.
नाही नाही हा मग प पे घे काही ला. ैच पु्हा चांगलं राहतं एडच.
देव देव करून येऊ.
हा येऊ देऊ.
जोड्याने जाऊ जोड्यान
जोडीना जोडीना.
थ बाय ह म्हणते का.
हा म्हणते भाऊजई म्हण तुमची. तुम्ही जर तुम्ही नाही ना तुम्ही जर तुम्ही जर नाही आले ना बरं का. कधी वाहतोय डवरऱे आनंद जाईन मान मग.
णून मी सकाळी.
हम् मग मा बाहेरले वाईट वाटत डवरे आणनाला जाईन बनलेवर म
हा आम्ही असत ना काय असय
उमा.
हा. ज म्हणणावा कधी आ दिंडी कधी जाणारे निघणारे.
दिंडी काता दिंड्या चालल्या रस्त्याना
मग निघती
मला वाटलं होत मी आज नंद्रबाजच्या शिवारात होते म्हणलं तशी जा दिंडीत पण म्हणलं अजून तो मैशन माल सोडून गेली दिंडीला.
उद्यापसून चालते का पण कोणत्या दि कोणत्या दिंडीत चालते
हम् जातना
हा घलता दरूनच निघू कशी हा तवरलो की पाहि जाऊ तर मग कशी तरी कमाई होऊन जाईन खर्च अरचाली होऊन जाईन मग
हा हा ज म्हण ना पैसे बि येऊन देईना आपल्याला
हा
तर उद उद्यापासून
हा ते फॉर्म भरलं का आली का नाही पावती रिनू झालं क नाही अजून तुमचं
काय मात बाहिती काही ये ना नाही आता काय तारीख म्हणे का
अ ते मग ते मग मागून होऊन मग रिन होऊन मग आत्ताची चलं पावते आण तुमलाणले तुमच्या दराबरोबर इन्कारा
हा बोर बिशालती ऐकत नाही ग म्हणल होतं आम्ही बी त्या गणेश हो बरो बर करू म्हणला आपण पाय भर पावच्या पावती ब्यान निघतो लगे
चलन पावती आणलीत मला लगे पेटीईन ती भेट आता आ मला ना का बाई तू मला ठेवाल कशी दिन कोण देऊ तुमाला ठेवायला
तुल कपटे ना ग मला कपट
मग आता ते साड्या लय झाले ना आता कपाटक मी ठेवन देर तुमची ठेवते मी याच्यात
आण गणेश भाऊला असाल ना पेटी गणेश भाऊ खु मग जाऊ दे ही मला दे ना
ती तू म्हण लऊग पण बाई विचार करीन अजून
ह कायई जावासाठी त जावा किती केलं असलही भेटलेलं असल
काय दिलं होतु मला
काही तर केलं असं ना तु्यासाठी म्या
पैस निघेल दुनमायसाठी
या सरा तुम्हा
म ला लानाला जाव शना राहता ना तोम्हाला म सांगितल मल कामाला मदत केली ग तुम्ही काय केलं
म हा आता येई मग आता आलं होतं यायचं तवत आलतो ना
हम् मग आता म्हणून राहिल या गोबीचा लोप लावायला हे करायला त्या आपणमट बांधू मग गोी विचार करीवा रोग खराब होईल
अ ह हा चितमट मोठली ला मग त्याच्यात काही मयनाभर घुमशिंका म
महिनाभर काही रुमाची गरज नाही आपण काय एवढे झंग टेकत
मग मी म्हणलं जाऊ देऊद्या दिवस त मट बांधून मग येऊ कोबी पण लावाला ला
आता उद्याच्या परवा दिवसच पाऊस चांगेला आपल्याकडें म्हणून म्हणलं तेवढं लावलं तर करणी लागून जाईल
ह भाई तेबी आहे मणा गोबी तर रोप किती गे
गोबीचप गांजे किती मोठं
हव का
हा तुम्ही या दोघी नाम दोघी मग आपण असे चार पाच जणी नाम पंचस हजारचे बाई म्हणजे अशा पाच जणी ल एका दिसत होऊ जाईना आपल्याला गोबी लावायची
कुड लावाचीतीी
जगदणीत
तिरस ना ग आपल्या जवळच्या माहि
हा गेल दिवसद्रलाल इतड
हव का
निंदा ला आली सारच वावर निंदा ला आलं कामा आवर नाही आज दिवसभर ब आज दिवसभर वल हाय
हा आजता आम्ही घरीच बसल होतो
ले आता ओलले कपडे काढले मग चालला असच काही कपडे तेल चाललंच,
हो का राणी करता असून स्वयंपाक राणी करीता असून स्वयंपाक
हा. मग आता लोक तिने तिचं काम केलं म मग मग केलं मग आता वओळू राहिले तिघेणी लाडू. लि लाणी लि.. सासूबाई जाऊबाई मेथे वेल्या आजन
ह मला पाटेग मला आवडा ते लाडू
या खायला
ह गणेश भाऊजवळ द्या
ते आले दूध घेऊन ते येेते का तेव्हाणा तुमच्या लच नवलं झाले म्हणा
आडतेे मते वाहिनीला
मग मी शिल्लक करून ठेते सकाळी व तुंगू बिलावाल्या घेऊन येनड हा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
हो बा तेे पोर्टेबलच झालं करंट
मग ती शिळ कस काय ते पोट नाही नाही लाडून म तुम्हाला लाडूनल खालााय पतला शिरा आण नाही करत.
हा पतला
चांगलं का लवकर पोट मोकळवून देई
ह भे अस जाव तेच म खोडी
आता काय कोड केली आता चांगलंच पटकन पोट साप होईन अस सांगितल म्या
कच्चा दि उरली मग खायला
पणी लाडू उरहिली तुमच्या जापेक्षा बी भारी लाडूळ उरली
नाही तुमच्यावरच पाडणार त्या का आमच्यावर पाडणार आहे,
मोठी चुलती चांगली असली मोठ्या चुलतीवर
हा नाहीय मी चिमट घेऊ राहिले त्यांला
हो काय चिमटी घ्यास ना तुमची काय ताकद तुमची काय ताकती हम्म तेच ना म हम्म
आमची काहीच ताकद नाही ना
नाही नाही म्हे ते दा कर
काय काय टाकलं सोयाबीन तू टाकली का
सोयाबीन टाकली तूर टाकली याद राखला.
आ मिीट अह तुम्हाला सांगते मी दोन दिवस ते येईल चिड गेले का आम्हाला.
हा.
ते तुमची लाणी देर आणि जाऊ होती मग अण्ण म्हणाचून त्यांना हारदीचं बेणं त्यांला लागत काही सांगायचं ना अण्णांना अण्ण थँक त्याली संध्याकाळी म हळस ना ह एकक म्हणे मंगूर म्हणते कशाल. म्हणे मला ते तलयचेी तुमचं नाव घेतलं. न ना मुक्ती अत त.
आता फोन करीन मग फोन करीन मग रस का.
नाही ना मग मग ते गोरक बोलायला लागले तुम्हाला सांगायला खयल तर आम्हाला मग आम्ही ठेव. का आम्हाला माहिती नाही तुम्ही एखा म्हणज मला वाटलं आज नाही आम्हाला काय वाटलं आज नाही लावून व्हायची त्यांची हळदन ते
हा.
म्हणजे उद्याचार राहीन म्हणलं मग आपण सांगू याला मग अण्णा घरी आली घरी किती कर. मग म चुकी नाही तुम्ही मला सांगितलं म्ह माल कायती आज. तुम्ही सार लावशल म्हणून त्यांनी वाटल रबा रबा लावलून दिल.
आम्ही म्हटलं भाई कहून फोन येइना कहून फोन येइना
ते सनलो त संगीतले म म सांगितलं असतं मग मी ते केलं असतं म्हणे.
जाऊते आता अ्ना अन्नाचून आलत दरस दोन किला असत.
ते ते अन्नाला असं वाटलं तर नेमकं फोन तरी कशी विशवा करा. आणि त म्हणजे अण्णाला काय वाटलं आता मी रहीनस माया पण म्हणजे काम. चालू झाली.
हा.
आणि मग कुठं ते तिकडे रस्ते खराब राहते मग.